हॅलो हॅलो हॅलो
हा
हा, येतो का आवाज?
हा येतोय कि किती झाले कमप्लीट आत्ता
आता तुम्ही किती गेले मगास पासन तिसरा हायं ना हा
हा तिसरां हायं टोटल किती कंप्लीट झाले कॉल?
हा म्हणजे माझी का
हा
माझे माझे चार झाले होते. आता हा या आपला तिसरा म्हटल्यावर सात झाले.
हा काय
हा एक लेडीज हे त्यांच्याशी चार झाले हुते अन तुमच्याशी तुमच्याशी हा तिसराय
टोटल किती झाल्यात
सात सात
सात काय माझे आत्ता झा दहा बा पंधरा झाले
हो का
हा अजून पंधरा पेंडिंग हायत
हुं तुम्हाला तस दाखवत का त्याच्यावर
होय होय दाख म्हणजे दाखवतय कि टास्क आपण कोणते कम्प्लीट केलेत त्याच्यावरती दाखवतय कि ते
हा नाई कारण मला नाई येते ना त्यांनी काय सांगितलंय अ की ज्याला आलंय त्याला वेगळ पेमेंट मिळणार आणि ज्याला नाही आलेलं त्याला पण कॉल करू शकता अस सांगितलय हो हो
हा हा बघायला पायजे ज्यान म्हणजे ज्यांचा रजिस्टर फक्त रजिस्टर जरी नंबर असाल आणि त्यांना केल तरी चालतय काय?
हो हो हो म्हणजे आता तुम्हाला स एका कॉलचे शंभर येणार आणि मला एका - - कॉलच्या ऐंशी येता असय
अस काय हा हा हे काय माहिती नव्हतं कारण ज्या चा नंबर रजिस्टर होता त्यांना कॉल करायचाय, अस त्यात फक्त मेन्शन होत.
हम्म नही नही नंबर तर आहे रजिस्टर, नंबरचा प्रश्न नाहीये पण हे हे हे काम मुंज्यात ना आलय त्यांनी न आलेल्यांना पण कॉल करू शक
हा हा हा हा हा
हां मागच्यावेळीस मला माहिती नवतं मी कोणाला कॉन्टॅक केला नाही
हा ते माहिती, हा हा ते माहिती नसते ना असंच कोणा बोलावर बोलल्यावरतीच माहिती होते कोणासोबत तर
हो ना काल ते ताईंचा कॉल आला ना, त्यांनी मला सां समजून सांगितलं. हुं
अजून काय माहिती? खरं आता जानेवारी नंतर आत्ता आलाय टास्क मला पण.
हो हो मला पण जानेवारी लास्ट आलेलं आहे
हा
याच्या आधी तुम्ही कधी किती वर्षापसन
मी एक वर्ष झालं की
आम्हाला पण एक
हा हा मागच्या वर्षीच जॉईन केलेलं. ते वाणीचं आणि आणि आल्याल्यात की कुठले कुठले टास्क.
लास्टचा तो लोक विद्या चा होता ना प्रोजेक्ट लोकविद्या
हा चार हजार दोनशे त्याच कायतर आलेले बघा.
हो हो हो मला तर असं वाटतं, मी तुम्हालाच कॉन्टॅक्ट केलं हा बघा फर्स्ट टाईम हो हो हो हो मी तुम्हाला कॉल केलाता मला ना कळतच नव्ह त काय कराव ते लोकविद्याच मग तुम्ही मला खूप टास्क येत होते. की यायची केली की यायचे समजतच नव्हतं असं वाटाय च काय चुकतंय का काय?
हं नाही ते असेच त्यांच ते ऍप लॉग इन फक्त व्हायला पाहिजे दिवसातून त्या पर्सनने ते आपण रजिस्टर केलेला नंबर ते फक्त ॲप जरी ओपन केला की पैसे मिळतात असं हाय त्यांच
हो ना?
टास्क देत्यात हा म्हणून टास्क देत्यात त्याच्यावरती पण आपल्याला मिळतंय अस हाय
हो ते वाणी अ लोकविद्या नाही का डी एन सी सी लोकविद्या प्रोजेक्ट त्याचे इतके टास्क काॅल हे मला कळायचंच नाही मला वाटायचं का बर एवढं आहेत? त्यात हा मग मी तुम्हाला कॉल केलावता बघ ग्रुप
होय होय कंप्लीट होतील तसे येत होतील.
हो तुम्ही म्हटलं होते ना काम झालंय, मग म्हणे एवढं एवढे येतात, मग तुम्ही असं म्हटल्यावर हं मग मी सर्च केलं. अरे हा म्हटलं येतायत चला मग त्याच्या जवळ जवळ मला वाट तर बेचाळीस टास्क
हा जेवढे म्हणजे जेवढे टास्क असतील त्या टास्कला ए एका टास्कला हजार अस मिळालेल वाटत की नई? कारण बे चार दोनशे शंभर मिळालेले वाटते एका टास्कला?
हम्म, हम्म, हम्म.
हा मग तशी आता होतेच आहेत. मग किती मिळतील?
आता काय माहिती नाही आ त्याचं काहीच मला आयडिया नाही.
नाही ते पण कारण एका टास्क एक टास्क कं झालं की शंभर किंवा पाचशे अस त्यांच ठरलेलंच असतं.
हो.. हो.. हो.. हो.. आता काय माहिती किती? हम्म् आता तीस कॉलचे पाशे येतात की काय? काय माहिती का दहा कॉलजचे पाचशे.
काय माहिती कस आहे? ते आल्यानंतर समजण ओ माझा काळा चार्जर द्या ओ किती मागायचं तुमच्याकडं हा
सगळी कामं केलेली आहेत का?
होय होय केलेत
हम्म
सगळे केलेत चार्जिंग होतयं. नाई
हुं हम्म
सगळे झालेत कंप्लीट
हम्म हम्म
अजून भरपूर
तर झालाय आता.
असलं
हो का?
होय
हम् तुम्ही कशाच्या मार्फत जोडले. गेले मॅडमेला
ते माझ्या मैत्रिनीन सांगितलेलं कॉलेज मध्ये तुम्हाला
हो का हं हम्म आम्ही एका फाउंडेशन मार्फत जोडले गेलेलो हाय.
हा कोणतं?
हम्म इकडे सत्कर्म फाउंडेशन म्हणू णे हम्म
हे आम्हाला कॉलेजमध्येच - - सांगितलेलं मैत्रिणीनी
हो
ह हा
बरबर
हा चालं- - हा ठेवून मग परत करायला लागणार कॉल
हो हो चालेल.
ह
हाय ना ती पाच